उठलायस का.
हो कधीच.
सोय काल कुठे गेलत जेवायला.
काल गेल तो होतेश्वरच्या इकडं.
इटेशर इकडे. मग पाऊसत ये पा पाऊस नाही म्हटल्यावर काय एवढं पण वातावरण कसं आहे.
अ वातावरण आहे की वातावरण मस्त आहे.
येवतेेश्वरला मी चालत आम्ही चालत गेलतो.
होय काय.
हो येवतेश्वर म्हणजे अजिंक्य तऱ्यावरन. खाली येऊन येवतेश्वर येवतेश्वर तिथून शंकराचं मंदिर आहे ना. हॅलो. हा मग तिथून परत मधल्या म नाही का नाही असं डोंगर उतरून. अ सज्जनगडंकडे
हं हं
सज्जनगंड वरं राहिलो होतो मंग तिथूंन तिकडे गेलतो आम्हीं हां
यवतेश्वरलां वातांवरणं चांगलं होतं कांल पाऊस वगैरें होतां आम्हीं कांहीं गांडी घेऊंन गेलतो फोरं व्हीलर तरी पणं तिथं गांडीपर्यंत असतं तोपर्यंत तरी भिजणांरचं त्यामुळें तिथं थांबलो लयंच जोरातं पाऊस होतां म्हणूंन.
पाऊच झालां तिकडं?
होयं होयं आत्तां पणं पडलां होतां कंटिन्यू आत्तां थांबलां.
ऐ तिकडे ते नवीन महांबळेश्वररचां एरिया कुंठलां आहे रे?
ते टापवरं अपोळा.
टांपोळा.
हम्मं
तिथं तो ब्रिज करायचां चालूं आहे नां.
होयं होयं मिसिंग लिंक सारखं.
गेलतांस कां तिकडं?
तिकडं कायं नाहीं गेलोयं आत्तां.
अरे एकदंम चांगलं करायलां लागल्यातं अंस कळालं
होयं होयं एकदंम भारी ते मिसिंग लिंक सांरखा सेमं.
हां म्हणतां तिकडं एकरबंर रांन घेतलं पाहिजे आपल्यालां
नाहीं तिथं तरं राणाचां कायं उपयोग नाहीं तिथं फक्तं भातचं. ऊगावलां जातो कारणं की तिथं कंटिन्यू पाऊस असतो दुसरं कुठलं पीक येतंच नाहीं तिथं.
हो पणं मिसिंग लिंक नं तिथं कुठं कनेक्टं होणारं आहे परंत तो.
तो ह्यांच्यात निघनांर आहे तो कुठं रत्नांगिरीतं.
तिकडं खांली हां मंग चांगल होणारं तो एकदंम हे होईलं त्यांला.
होयं
कारणं गाड्यांना बांयपांस होतोयं नां तो.
हो ते अंतर वांचणारं.
हां होयं. आणि हे अ ते आतां ते मलां मी कांलचां मेसेज फोटो पाठवलां होतां नां तुंला.
हां,
हो ते हे सुंरू झाल्यांवर एते कां? म्हणजे ते ह्यांची माहिती बँकांची माहिती ती किंवा युपीआंयची माहिती भरायलां.
ती ऍड करायलां आलं तिथं तरचं ते होतंय
हां मंग तूं फॉर्म सबमि फिलअप करां कायं म्हणतंय ते
नाहीं ते तसं येतं तिथं पणं यं नां ऍक्च्युअली मध्यें तो कधीं भरलां जांतो जेंव्हा तिथं बँकेच्यां डिटेल्स टांकता येतातं तेव्हांच हम्मं तेव्हांच टांकला तेव्हांच तो होतो कंप्लीट
त्यां अजूंन मंला ऍक्टिव्ह नाहीं झालेलं.
ते होईल थोड्यां दिवसांनी कायं आतां एक चार दिवसं झालेत नां घेऊनं.
हंम
हं होईलं अ पॉकपिऊ
हां आणि ते हे की कॉल कोणं चेक करतंय?
ते अ माणसं असतांत त्यांला ते हां ठरवूंन दिलेली ते चेक करतांत.
हां आणि त्यांच्यात आतां मंग परंत अ आतां हे किती कॉल करतं राहायचं? माझं आतांना परंत पांच वाट वले त्यांनी कांल.
हं
हां मंग पंधरा झाले. म आता आज पंधरा संपवणार, म्हणजे दहा प्लस पाच पंधरा. आणि नंतर आपल्याला ते टायपिंगच कधी मिळणार?
ते भेटल की आता हे झालं ना
हां.
अ कि म भेटल न्यू डाटा आला, हा डाटा चेक झाला
हा.
की मग ते येईल मग ते भेटल तेव्हां.
हां बर टायपिंग किती ओळीच असतं ते?
ते एकच एकच लाईनच असतय म्हणजे एकच वाक्यं.
एकच वाक्यं?
हम्म तेवढंच असतय ते. हो.
मग ते तेवढा तेवढाच ऑडिओ येतो?
होय होय तेवढा म्हणजे अशे एकात पन्नास असतात. टास्क म्हणजे पन्नास हा एकात पन्नास पन्नास टास्क करायचे परत सबमिट करायच परत पुढचे पन्नास येतात.
हा म्हणजे एक एकच ऑडिओ ऐकायचा, का पन्नास ऑडिओ ऐकायचे.
नाई नाई. प्रत्येक म्हणजे आता पन्नास टास्क असतात नाय तर ते पन्नास ऑडिओ ऐकायचे.
हां.
पाच ते दहा सेकंदाचे असतात.
हां पाच ते दहा सेकंदाचे पन्नास ऑडिओ. हा हा आणि मग त्याच टायपिंग करायचं?
हो.
हां म्हणजे एक एक लाईन मध्ये टायपिंग करायचं.
हा लगेच तिथल्या तिथं येत ऑडिओ येतो खाली टाईप करायचं सबमिट करा परत पुढचा ऑडिओ येतो टाईप करा सबमिट करा.
हा अरे मग चाग छा छान आहे कि ते. स्पीडन टाईप करता येते मग.
येतंय की ऑलरेडी तीथ टाईप केलेलं असतय त्यात फक्त चेक कराचं करेक्शन करायचं.
करेक्शन करायचं ओके ओके ओके हां हां. चालतय आणि हे खेळायल गेलतास काय?
नाई नव्हतो गेलो.
कधी?
आता आ नाही गेलो अजून अजून नाहीच गेलो रे.
कर की.
त्या दिवशी गेलतो पडलो खांद्याला लागलं.
अन काय ते कसं काय आणि काय उद्योग केलास?
ती अशी उ बॉल लांब राहिलेला रे ती उडी मारून मारायला गेलो. आण म्हटलं पाठीवर पडतंय बरोबर त ते पडलं खांद्यावरच.
अरे मग तिथे न हे आहे का अ सिमेंटचा आहे का लॉन आहे.
नाय नाय सिमेंटय.
अरे म लागल असणार की.
नाही जरासा मुक्का मार लागलेला, ते झालं आता बरं. त्या दिवशीच दुखत होत जरास आता झालं बरं.
त्यात आधी पैलवान.
होय.
हिथं कुठच नाही बरं का टेनिसच इस्लामपूरमध्ये.
इस्लामपूरमध्ये का
कुठंच इथं जवळपास टेन अ टेनिस खेळायला कुठंच नाही
हम ते डायरेक्ट कोल्हापूरमध्ये म
हो हा टनिस खेळला ते हा होय आता अ ह्याला अ खर चाान्स आहे खेळायला चांगला
हो
तिथे शूटिंगची पण रेंज असेल बघ काय नाव माझ्या लक्षात नाही तिथलं तिथ तुमचेईत
आहेत दोन तीन आहेत
होय
हा
अ टेनिसला जातोस तिथंच आहे का
हा टेनशन जात तिथं आहे
नाही का हा स्टेडियम वर
हम्म
हा आणि अरे ते हे एकदा दाखवायचं रे म्युझियम तिथलं
ह म्युझियम का
हां म्युजनचे टायमिंग काय असते त्या सुट्टी कधी असते्या त्याला
म्युझियम ला सुट्टी काय माहित मी अजून गेलेलो नाही झाझल्यापासून
अजून बघितलेलं नाहीस
नाही नाही लहानपणी गेल तर ते समोर होतं तेव्हा
हा
त्यानंतर नाही भरत
अरे बघून ये बघून ये आणि ह्याला अ तथं ना थांब सांगतो तुला त्या स्टेडियमला लागूनच आहे ना
हो त्या स्टेडियमला लागूनच आहे
हा मग ते सुट्टीच त्या सुट्टीचा दिवस कधी बघायला पाहिजे नाहीतर यासण त्या दिवशी सुट्टी असायला असं नको व्हायला
हो बघतो गी चेक करतो जरा माहिती काढतो
हा मग ते बघायला येणार आहे रे दाखवायचं पोरांना
हा हा चांगलंय नवीन केल्यातच
हा आणि तो त्यात ए डेबल कप मधून चहा पिलालास का नाही
हा
त्या तू कोणता फ्लेवर घेतला होतास
त्यावेळेस तो चॉकलेट होतो वाटत चॉकलेट
आणि त्यामुळे चहाची टेस्ट बदल त्या्या
चहाट ची टेस्ट एवढी नाही बदलत
ह हां
तशीच राहती फक्त जर असा गोडसरबा नाही येत त्याला चॉकलेटचा
हा आणि त्या क कपची टेस कशी लागत होती तुला
कप ची पण म्हणजे असं नॉर्मल बिस्किट कसं असतं
हां म्हणजे आपण आईस्क्रीमचा कोण खातो तसा हा हा हा एक एक ना इकडं मी आम्ही मागच्या आठवड्यात चाय घेतला होता काय संध्याकाळी येताना असा ऑफिसमधुन तर तिथं चहा किती रुपये ला असेल
किती
तीस रुपयेचा चहा
होय
फुल्ल गर्दी फुल अरे म्हणल एवढ्या एवढ्या चहा पण म्हणट एवढी चहा पिऊन तर बघा चहा पिला इतका क्वालिटीचा चहा होता तीस रुपयेला आणि एक काल एक बघितलं बघ हरमन अ चहा आहे ना हरमन चहा
हा
एक मुलगा आहे त्यान काय केलं एक गाडी आहे
हा
त्या गाडीत चहा त्यान हे केलं तो आणून सिग्नलला लावतो
होय
हा दूध कॉफी इतकी फुल गर्दी असते माहिती आहे तेच्याकड मला वाटतं तो तीन चार तास थांबत असेल मी पहिल्यांदा बघितलं त्याला काल
हा हा
ते झा म्हणजे सगळं आणि एकदम क्वालिटी मग त्याला काय त्याचं झालं की तिथनं तो जातो हा आणि त्या गाडीत सगळं त्यान सगळं तयार करून घेतलंय.
होय काय
हा आत सगळं शेगडी परत आतलं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना
हम्म
ते सगळं केलं यार त्यानी बेसिन सुद्धा आहे त्याच आत
हो ते करतात डोकं असते हळूहळूहळू वाढवत वाढवत जातात
आणि त्याला सीसीटीव्ही पण बसवलाय
हम्म हम् ह जॉबपेक्षा बिझनेसच चांगला आहे आपला
अरे! एकदम छान केले अरे त्यान तो मला वाटते अं.. एक तीन तास एक थांबत असेल.
होय का.
सिग्नलला सांगू इतकी गर्दी आणि मण मी पहिल्यांदा म्हणजे काय आहे मी कधी जात नाही. गेल्यावर बघतोय तर एक
हम्म
फुल गर्दी होती त्याच्याकड चहा किती कॉफी घेतली ना आपला ग्लास असतो ना तेव तेवढी कॉफी देतो तो
होय
हा म तेन म्हणजे त्यान क्वालिटी पण ठेवली होती अशी खरं त्यामुळे एवढी लोक कॉलेजचे मुलं मुली अ परत ऑफिस टायमिंग सुटल्यामुळ लोक पण थांबलेली तिथं
हा हा
हम्
पुण्यात पुण्यात होतो ते एकान न्हेलत म्हणला कोल्ड कॉफी पिऊन येउया चल म्हणला आणि नेलं नेलं त्या ह्याच्यात स्टारबॉक्स मध्ये आणि तिथं मागवलं कि तीन दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केलत्या आणि एक मिल्कशेक आणि.. ते म्हणलं असू दे बिल भरतो, मी आणि जाऊन आला नी आणून बिल भरून अन टेबल वर त्या त्या ह्याच्यासोबत ऑर्डरसोबत बिल पण येतं.
हां..
बिल बघतोय त्याच्यावर म्हणलं एकोणीसशे रुपये
अरे!.. एकोणीसशे
हो, म्हट स्टारबक्स म आलो आपण, त्याला म्हणलं अरे एवढ जेवण, जेवण म्हणलं पाच जणांच जेवणा आला असत, होय
हा.. ह. आता तू आज काय करणार आहेस आता
आता जायचंय ऑफिसमध्ये संध्याकाळी एक मिटिंग आहे चार वाजता, चार वाजता मिटिंग आहे रे.
चार वाजता हाय होय.
हो, आता जायचं ऑफिसमध्ये अजून गेलेलोच नाही पाऊस होता लय.
हा इकडे झालाय थोडा थोडा सकाळी जरा झालाय पाऊस पण हे झालाय म्हणजे आता उघडलाय आता फक्त अंधारून आले जरास.
हो
मी काय करतो तुला चारच्या आधी एकदा कॉल करतो ह.
हा हा
हा म्हणजे मला आता किती माहिती आहे का पंधरा आहेत त्यातला आता हा संपला अकरा मग आता मी प्रवीणला कॉल कर प्रवीण पण संपवायचेेत रे.
हा हा हा
मी करतोय कॉल तुला हा... चार च्या आत कॉल करतो बघ..... हा चालते ठेवू का मग
हो.. हो चालते.
हा.. जेव.
हो... आता जेवायचं बाहेरच.
अरे! हा सगळेच गेले व्हय.